हॅलो.
हॅलो.
बोल की ग.
आवाज येत काय करायलेस?
का
आवाज कर-कराय लागलाय.
कराय लागते व्यवस्थित, आता तुला कसा फोन करालता.
हं ये ना ना बरोबर.
केला खरखराय
रेंजमध्ये रेंजमध्ये ये म्हण. रेंजमध्ये नाहीस का बघ.
सातारच्या ह्याच मग, अं?
तिला उठ कोण बोलणार बाई.
काय झालं?
तिला पीठ मळायला बोलणार काय म्हंटलो.
मग आता काय माझं कोण काम करणार?
हम्म. घे गं की.
आं
लई तसल्या मशनी हाईत.
कसली मशीन आणू?
काम करतली.
ते मशीनवाला विकत घेते का बघा पाहिजे मला.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
म मशी विकत घेणार आहे ना मशी मशीन दिल.
पप्पांसनी सांग गं मला काम घेनं झाल्यात मशीन विकत घे म्हणून.
खायला येते की म्हणते म.
हम्म.
जेवण चालू आहे जेवलासा.
नाही अजून.
हम्म झालं का नी म?
जेवण झालं, जेवायचं आहे.
बाबा काय म्हणालायत?
ते काय तर म्हणत असलं मी स्वयंपाक
हम्म का भू लाला ना कुठे गेला?
नाही ते नाही आहे.
हम्म.
गेलाय तर तो अजून याय नाही.
मग काय टीव्हीचा आवाज चालू हाय?
टी व्ही चा आवाज चाल आहे. हा.
उम्म हम्म आई कुठे गेल्या?
हाय सगळे आहे.
उम्म हम्म.
हम्म.
आणि काय मग काय भाजी केलीस?
माझी काय आहे अधी ताजी भाजी
आता नाही असतं संध्याकाळी?
सकाळची
उम्म हम्म. कसं करायचं ग ते?
कसं म्हणजे? चिमे बोल.
टीव्हीचा आवाज आलाय गं बाजूला जा मला ऐका
हम नाही जा तू तिकडं.
तुमचं काय तर झाला असेल सगळं की तुला भाजी कराय सांगितली हे कराय सांगितली .
काय?
कां हॅलो.
हा बोल काय झालं?
बोल . काय नाही बोल.
उम्म पुन नाही का पाऊस आहे?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
आं
पाऊस आहे गं ए वाटर काय झालं फोन करायला तु पहिले त्या भात्याला विचार तू मोबाईल परवा नेऊन गाढला नाही तो कुठं आहेत. आता आज आमोवश्या आहे तेच त्याचे अमावश्या असताना आपण येताना घेऊन तरी येते ना. आमवश्याला आसपासून लागलयात काय म. .
हो
पाच सव्वापासून इथनं निघालेय पाच अजून आठ मिनिटात. आणि वेगाला आणि पावणे आठ वाजले तर मी पोहचायला होतं म. आणि तेवढं फोन लावाल तेवढं किती जण त बेळगावी फोन लावालो ना. मग हे घेऊन घाबरून फोन केला नाही अहो काकी बबल्या कुठं कुठनं गेला अजून आलाज नाही. हा सांगायला लागलो उरल्या म्हणत याय लागलो परत म्हणून. फक्त उम्म फोन आला फोनच उचलं ना तुलाच टेन्शन मोलायल दाबून दाबून कोणीच उचले ना टाकाळीन द्याला म मोद किलो दलीकट्टाला म्हणजे फौजीला फोन लावायला फौजीला फोन लावलो असा असा. काय मंगळायीच म्हणनं. होय म्हटलं पाच वाजले गेले आठ वाजले की म्हणला . होय म्हटलं बाई तिनचा तरी होतेे काय म्हणलं. तो पण तेवढं बुली कारण म्हणजे त्याचा रिटर्न फोन आला बघ तिला म्हटलं ठेव तू ठेव. हेला आवाज ऐकलो फोन वाडून. तेज हेच बोलायल तर म्हटलं लई वाट बी आलो के काय काय इमॅजिन केलं काय काय नाही. लीफटच गेलं की गं ब म ऐवढा उशीर का त्याला? ट्राफिक होतो म्हणे सिग्नल होते. घडऱ्या काहीतरी सांगताय एवढं का ट्रॉफिक वे. फोन उचलून सांगायचा तरी पोरगवी तिकडनं फोन कराला. जेव्हा इथे येणार होते .
असं व्हय बघ मी जरा म. मग तू कशाला लावतीस?
तिथे तिथे चालू आहे ते. अगं मला दुसऱ्यानी काम आलं की रेकॉर्ड बो
तू तर तिकडं बोला बोलाय लागलीस आणि कुठं बोलालीस सांग इकडं बोलालीस का तिकडं.
इकडे बोलायलो मी.
मग फोन चालू असताना कशाला बोलालीस फोन बंद ठेवल्यावर बोल की.
चालतंय त्याला काही विक नाही ऐकू गेलं पास त्याना.
मग ते तिकडच ऐकू जाणार.
जाऊ दे की मग.
हम्म तसं कसं होईल. कोण बोलायला त्याच्यावर बरच तेवढं बोलायचं असते. आणि काय झालं तुझा फोनचं कॉल? सोना प्रोग्रेस काय आलं बघ? कट झालं वाटतं. पोगरेस आलेय बघ कॉल इन पोगरेस काय हॅलो.